नमस्कार! कसे आस तुम्ही?
मी तर ठीक आहे. तुम्ही कसे आहात?
मी पण ठीक आहे.
कसं सगळं ठीक आहे. जेवण वगैरे झालं सगळं?
हो हो झाला झालं जेवण. कधी कधी असं वाटतं ना की सगळं पूर्ण दिवस काम करून असं वाटतं ना की आपल्या जीवनात. पण एक ना रोबोट असायला पाहिजे.
हो असं तर वाटतेय की कारण की अ आपल्याला हात क आण आपल्याला मेन तर काम आहे की. हा मोबाईल टी वही पगत आपण जेवण करतो हे मेन तर गोष्ट आहे आजच्या जनरेशनची आपली आहे तुम्ही आहे कोणी पण म्हणा.
तर असं वाटतं आपण आपले डोळे समोरत राहावा आणखी हात खाली राहावा आणि ती आपला तोंडतुनी म्हणजे घास टाकून पोळीच्या एक भाजे लावून थोडंसं चटणी लावून टोन टाकावा असं वाटते आपल्याला
हो. मला तर माझ्या पूर्ण दिवस जसं माझं पूर्ण काम असं कि मला स्वयंपाक करायचं मला मला भांडी घासायचे मला कपडे धवायचे आहेत मला आपल्या मुलांना पण बघायचं मला घराची काम पण करायची तर असं वाटतं ना की आपल्या जीवनात ना एक एक रॉबोट असायला पाहिजे. रॉबोट मान अ मान अ मानवी जीवनासाठी ना खूप ते सुरक्षित पण असत आणि आणि अ फॅसिलिटीज खूप असतात अ रोबोटची
हो आजकाल तर सगळ्या जागी रोबोटच दिसतात हर जागे मशीनच दिसता माणसाला काही कामच नाही राहात आपण जस कनस्ट्रक्नच्या याच्यावर म्हणा जे ब्रिजेस वैगेरे बनवते आता आमच्या घरासमोर एक ब्रिज बनतय. खूप लंबा
तर त्याच्यामध्ये फक्त माणसं मला की फक्त जे चालवाचे काम करतात जसं ते ट्रक वगैरे राहतात ते फक्त चालवाचे काम करतात त्याच्या मशीन. वगैरे असते ते आपोआपच काम करते आपोआप ते खाली उचलून ठेवून देते आणखी तेच आणखी आपण घरी- आपण पाहिलं तर
धोकादायक, जे जी काम धोकादायक हो असतात. कि हा माणसाच्या जीवनाला खतरा आहे तिथं आपण रोबोट- सोडू शकतो की हा रोबोट काम करून येईल, जस ते आर्मीवाले असतात. आर्मीला बॉर्डरवार वरती जे- ते अ बॉर्डरवरती अ आर्मी थांबलेली असती. त्यांना माहित नसत की कुठं पण कुठूनही गोली येऊ शकतो आणि आपल्याला ती गोली लागू शकते. आणि तिथेच आपण रोबोट थांबवले कि हा इथ रोबोट मग आपल्याला काही टेन्शन नसत ना, की रोबोट च जास्त माणसा, माणसापेक्षा पण ते माणूसपेक्षा पण तो जास्त अलर्ट असतो.. तेला, तेला झोप कधी येणार नाही, त्याला- त्या त्यांच्यात ना सेन्सर लावले असात की कुठून गोली येऊन शकते. या- कोणीतरी तिथं चालतंय या म्हणजे काय पण काहीतरी हालचाल झाली. बॉर्डर चे साईड ला कुठेही मग तेला त्याचे आता जे सेन्सर असतात त्याला माहीत पडतात. तर मला असं वाटतं ना कधी कधी की बॉर्डर बॉर्डरवरती पण ते रॉबर्टला असायला पाहिजे.
हो, हे तुम्ही बरोबर बोलले. जे धोकादायक काम राहते त्यांना रोबोट करण खूप आवश्यक आहे. कारण की- माणसाला जीवाला खूप धोका राहतो. आणखी- जे मिलिटरी वगैरे रहात जस तुम्ही आता म्हणले की रोबोटस वगैरे आता - ते पण मला मला वाटते जास्त दिवस चालणार नाही. या जनरेशनने- पुढचं जनरेशन मध्ये तर रोबोट्स येऊनच जाईल जे म्हणजे जसं का आता ते मिसाईल लॉन्चर आहे. जे ऑटोमॅटिक जेट्स वगैरे राहतात. फार फायटर्स वगैरे जे येतात आपल्या इंडियाचे म्हणजे कुठं पण तर ते ऑटोमॅटिक फार तर त्यांना
हम्.. हो बघितले ना असंच वाटतं ना की ज्या ज्या कामात ना ज्या कामात तुम्हाला धोक- का आहे की, हा- माणसाच्या जीवाला त्या कामात ना धोका आहे तर ते त्यांना रोबोटच जायला पाहिजे या त्याच्या मोठी मोठी टनल बनवतो माउंटेन पहा डोंगरामधी - आपण असं बनवतो ना की टनल बनवतात बोगदा बनवतो. तर माणसाला तिथं जाऊन- तिथे काम करायला लागतो. आणि कधी कधी कोणते कोणतेच असं की खूप- मोठा टनल असतात. मोठे टनल असतात आणि त्यांना लोकांना खूप आतमध्ये जायला लागतं. आणि कधी कधी असं होतं की तिथं ते डोंगर कोसळतो. तर आपल्याला हे ना कि ते माणसाच्या जीवनाला ते खतरा आहे धोका आहे. पण तिथं आपण आपल्या रोबोटला सोडू शकतो की हा काय होत नाही. रोबोट गेलाय तर आपल्याला काय जास्तच टेन्शन नाहीये. त जिनाचा काही धोका नाही होत हो.
मलाण वाटतेय की अ जे आता दोन हजार जसं का दोन हजार सव्वीस चालय तर दोघां जसे ऐंशी या नव्वद मध्ये तर मला वाटतं की हे फिफ्टी पर्सेंट रोबोटस काम करणार माणसाला फक्त ऑर्डर द्यायचं काम करनारं मला असं वाटते..
बरोबर आहे. सगळे क्षेत्रात ना काहीही क्षेत्र असो तिथंच आ पुढच्या काळात ना तिथं सगळे ते रोबोटच दिसणार आहे. काही छोट्या छोट्या का आपण रेस्टॉरंट मधे गेलो असं कधी कधीना असे ते व्हिडियोज दाखवतात की आपण रेस्टॉरंटध्ये गेलो ते वेटरच काम पण ते रोबोट करतात ते तुम्हाला काय पाहिजे काय नाही? छोटी, छोटी गोष्ट छोेटी, छोटी काम सगळी हे रोबोट करतात. कुत्र पण आजकाल रोबोट ते ब रोबटचं बनवलेल.
हो अँब्रोड, अँब्रोडला तसंच आहे ते चायना जापान वगैरे तिथे तसंच आहे वेटर वगैरे काय नहत. कारण की त्यांना वगैरे फक्त एक दोन स्टाफ राहतात झाला. ते फक्त जे शेफ राहतात ते राहतात. आणखी ऑर्ड ऑर्डर प्लेस करतात आणि् त्याला नेऊन देतात.
बरोबर आहे त आजकाल तर मला असं वाटतं की घराचे कामाला पण रोबोट असायला पाहिजे. कि थोडंस ना ते आपल्याला थोडस शांती भेटेन की हा हे रोबोट आहे, हे सगळं करून घेईन, माझ अर्ध काम तर करून घेईन तो. फक्त मला माझ्या बाळाला बघ बघायला अ अ होईल. बकी सगळं काम ते रोबोटच करून घेणार. तर खूप असं वाटत की की
आपण किती पण त्याची अ चांगली गोष्ट केली तर बी तो आहे तर मशीनच ना? कधी ना कधी गलती तर करणारच म गलती क त्याला त्याला तर दोष मिळेल नाय. मिळेल तर आपल्यालाच कारण की आपणच त्यांना आणलाय आपणच त्यांना यूज करताव.
हो बरोबर, हे बरोबर गोष्ट आहे.
जसं का आता ते पिक्चर बघितली होती मी रोबोट
हो बघितलेली बघित
हो त्याच्यामध्ये जसं का खूप झालता. हाय का नाही? तसं तसं नाही झाल पाहिजे ना, म्हणून आ आजकालचे रोबोट खूप ॲडव्हान्स हाल हवायला हवत.
हो. आजकाल तर काही आपण ना कोण अ जस ए आय आले असं आपण एक, एका माणसा सारखा पण दुसरा माणू माणूस बनवू शकतो असंच वाटतं ना की हेच आहे पण ते तर नसतो म्हटल नइ ए आय थोडस तेच झालय. जस ते उ तेला काय म्हणतात की रियल नाही आहे ते. ए आय तर अस मा माणूस बनवून दाखवतो की ते हाय एक्च्युलीचा पण तो, तो माणूस क नसतोच कुणी
माणूसच काम करतात ना? पर्सनच काम करतात.
ओ बरोबर आहे, बरोबर आहे.
जे पण आपण चॅट जी पी टी, ए आय वर टकतो, ज गुगलवर टाकतो ते लोक म्हणतात की हा मशीन आहे, आजकालची जनरेशन अशी आहे. पण ते जी इन्फॉर्मेशन जे त्या वेबसाईटवर टाकली गेली आहे ती तर माणसानेच टाकलीये ना, ते तर रोबो ऑटोमॅटिक तर ठेली नाहीये. त्याच्या मागे तर माणसच काम करणार आहे.
बरोबर आहे. माणसाला काम तर कराव च लागल पण ते हे की ना कुठेतरी धोकाधडी कामाचा आहे, तिथं तर रोबोटला तुम्ही सोडू शकतो. ये कृषी क्षेत्र जस ते कृष अ शेतकरी असतात त्यांना हा त्याच ते पुन्हा उन उन्हा उन्हात कि त्यांना काम करायला लागतो. ते पूर्ण त जे ते खचे जे शेत असतात त्यांना ते जोतायला लागतं. हे अगं काम ते रोबोट नि केलं तर त्यांना पण थोडासा असा होईल ना कि हा आमच थोडंस काम थोडं कमी झालंय.
हो बरोबर बरोबर.
हो.
आणखी आजकाल तर जसं की हे आपण जी गाडी चालवतो कार या बाईक पणती पण ऑटोमॅटिक झाली आहे. त्याला पण अजकाल हो गिअर पण शिफ्ट करायला लागाचं आणखी काही काय करतो जसं तुम्ही टेस्लाचं नाव ऐकलंय का?
हो हो.
हो टेसला ते ट ऑटोमॅटिक कार चालते ऑटोमॅटिक पार्क करते आणखी जे जापान, चायना वगैरे ते
टॅस्टला टेस्टला करत राहतो की माझी टॅस्टला कार आहे माझी टॅस्टला कार आहे
जे एकदम खूप हाय लेवलचेे हे आहे कंट्री आहे जापान, चायना की जी रशिया वगैे त्याच्यामुळे ते ड्राय ड्रायव्हरलेस कार राहते फक्त तुम्ही लोकेशन टाका तुम्हाला ते हे पिक करता आणखी जिथं सोडायचं तिथे सोडणार फक्त तुम्हाला पैसे ऑनलाईन करायचे आहे आणखी मग
ते डेस्टिनेशन डेस्टिनेशन तुम्हाला ते टाकायचे असते कि हा मला तथ जायचं मग तिथं जायच डेस्टिनेशन टाकली कि आपल्याला ते एका ए आय तिथ सोडून देते. त्यांना सगळं माहिती असतं की हा इथं का त्यां त्यांच्या सेंचर असतात खूप स्ट्राँग सेन्सर असतात की हा इथे हे दगड आहे या इथे कार चालली इथं माणूस चाललेय
हो त्यांना इन्फॉर्मेशन ते सगळं दिली राहत ना तिथं सगळं सेटिंग केलं जातात त्यां ना की हां तुला हे इन्फॉर्मेशन दिली तिथं
आज आज आजकालची दुनिया ते खूपच त्याच्यावर ते अ मज डिपेड आहे की हा ए आय सगळ्या सगळी कामात आजकाल ए आय चालेल कि हा तुम्ही येयई हे करू शकता येई तो करू शकता
हम
त्या पुढच्या आता पुढच्या वर्षात पण तेच होणार आहे की आता हा सगळं काम ते त्याच्यावरच बोलणार आहे ए आय डिजिटल
हो त्यामुळे आजकालचे मुलं पण खूप ए आय आणखी ते शिकत आहेत
हो सगळ्या शिकायला पाहिजे ते सगळं डिजिटल वर्क
हो शिकायला तर पाहिजे पण ज्यांच्या तलाास त्यांनाच माहत नाही की हा स्कीम खू खूप वाढतात आणखी जॉब्स खूप कमी झाले आहेत ना. त्यामुळे लोकांना खूप शिकायला खूप तरत पण त्रास होत आहे ना. कारण जॉब्स नाही विटत आहे तीच
बरोबर आहे.
चला खूप चांगला वाटला तुमच्यासी बोलून.
मला पण खूप चांगलं वाटलं.
हो ए आय बद्दल तुम्ही जे माहिती दिली, त्याला खूप चांगला वाटल.
मला पण खूप चांगल वाटल.
हो
ओके धन्यवाद.